हॅलो!
हा ते आज येतोय? हा नमस्कार ता
हा नमस्कार, काय करताय?
काय आता आवरले काम सगळे.
हो आमच पण आवरल आताच.
अ ह तर आज आपण आपल्या आपल्या आयुर्वेदाबद्दल थोडस पाहूया म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्या औषधी वनस्पती आहेत.
हा हा
हो त्याच्याबद्दल थोडक्यात अ बोलू यात तस तर आपल्या दे, त्यामध्ये औषधी वनस्पती खूप प्रमाणात आहेत.
हो
त्याचा उपयोग, खूप सारे रोग बरे करण्याकरता,
हो
आणि त्या औषधी वनस्पती खर तर आपल्या परिसरामध्येच असत. हिरव्या झाडांच्या स्वरूपात. म तर त्यातली एक, मेन म्हणजे आपलं कडुलिंब कडुलिंब, तर असं सगळ्यांच्या ओळखीचच आहे. आपल्या, हा कडुनिंबाची तर पान फळ, आणि सगळ्यात म्हणजे त्याच खोड सुद्धा औषधे आहे. हम्म ते ह सब गोल एक त्वचा रोग आहे. बघा माझे आहे. का, तुम्हाला एकं असं हात, तरी सब गोल म्हणून अस तोचेला होतो तो रोग तर, त्याच्याकरिता कडुलिंबाच्या पानांचा खूप उपयोग होतो. म्हणजे कडुनिंबाच्या पानाचा तेल करतात. त अ आणि ते खाज असती. ना, ते इ सब म्हणजे कसं असतं खाज खाज येते. त्या, रोगामध्ये खूप अशा जखमा होतात. नकवक, घरी लागून तर कडूलिबाचा तेल, असतात जखमा भरू येण्यासाठी, खूप महत्त्वाच असत, त्याच्या कडुलिंबाच्या, पानाचा अस पान उळून, काढ करून वापरत तो, आपल्याला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कडुलिंब हे आहे ना, म्हणजे जऊन तुचा संसर्ग झाला, तर ते त्याच्यासाठी कीटकनाशक, तच आहे, तेच्या खोडाचा भागात पण बऱ्यांचं आजावर उपयोग हुतो. खर तर ह्या झाडाची लागवड करणं आणि ची हा काळजी घेणं पण खूप फायद्याच आहे.
हो बरोबर आहे ना त्याचं प्रकारे तुळशी आणि कडीपत्ता पण अं खूप म्हणजे गुणकार्य आहे. आसं खोकला वगरे आलं किंवा आप ण नाइ का मुलांना सर्दी वगरे झाली तर आपण तुळशीचा पण काढा करून देतो त्यांना तर अं तुळशी पण हो हो तुळशी पण खूप चांगला आहे, आपल्या आरोग्याकरता आणि कडीपत्ता पण आपणं
हा बोला ताई
हा बोला ना नाइ कडीपत्ता पण म बोले की मी आपण म्हणजे प्रत्येक भाज्यांमध्ये वगरे पण घालतो पण कसं हाय मुलं शक्यतो ते काढून टाकता म त्यापेक्षा म आपण जर तेचं पावडर वगरे करून किंवा तेचं चटणी पण करू शकतो. कडीपत्ता पण केसन करता वगरे खूप चांगला आहे कडीपत्ता म्हणजे आमच्या घरात पण असं कडीपत्त्याचं पण तेल बनवता डोके सना लावायला त्यात मग जास्वंदीची पानं घालता फुलं घालता त्यापासून केस गळायचं वगरे कमी होतं म्हणजे केस पण पांढरे लवकर होत नाही. त्याचं पण तेल बनवता
हा हा. हा तुळस म्हणजे कसं वनस्पती खूप लहान आहे ती पण त्यात चे गुण खूप महान हाय. त हा हम्म तुळशीची पान थोडी उष्ण असतात आणि ती कप दोषामध्ये वापरतात आता तुमी जसं त म्हणलात की आपण सर्दी वगरे झाल्यावर तेचा काढा करून देतो म्हणून आणि तुळशीची काही पानांचा रस असा मधामध्ये पण घालून दे त्यात बघा ते खोकल्यासाठी हा हा. आणि असं पण आपण तूळ शी पानं रून खाऊ शकतो ना.
हो आणि रोज सकाळी ते उठ मुलांना पण आपण एक एक दोन दोन तुळशीचे पान दिलेत तरी त्यांना खूप चांगलं आहे ते.
तुळशीच्या पानासोबतचं तुळशीच्या बिया पण खूप गुणकारी आहेत. त्या बिया आहेत ना त्या थंडावा निर्माण करतात. मग ते उष्णता घालवण्यासाठी म्हणजे ज्यांना असं पित्ताचा दोष आहे. जळजळ किंवा बऱ्याचं जणांची पायाची आग हो ते बघा तोंडातलं येत नाकातून रक्त येत. त्याच्यासाठी पण ह्या बिया खूप महत्वाच्या आहेत म्हणजे उप पयोग आहेत आणि ह्या बिया कसं दूध किंवा तुपाबरोबर घेतात किंवा पाण्यात संध्याकाळी भिजू घालायच्या किंवा दुधामध्ये भिजू घालाय आ आणि कुठल्या पण एका वेळेला दिवसातून म्हणजे तसं तर तीन चार वेळेला दिलं तर खूप हेचा लवकर फायदा होतो.
हो आणि आजकाल कसं झालंय म्हणजे ऍलो आयुर्वेदिक कडे लोक जास्त अं तेवढं लक्ष देत नाइ अलोपथीकडे जास्त हो लोक जातात त्यामुळे आयुर्वेदयाचं महत्त्व सध्या लोकांना जास्त समजत नायात.
हा
थोडं अस-अस फरक पडायला थोडं वेळ लागत पण ते कसं म्हणजे आपलं सत्याच साईड इफेक्ट किंवा दूषित परिणाम काय नसतात
काही नसतात जस अलोपॅथी मधयेगोळी खाल्ली पट कण आराम पडला पण ते तीन -चार दिवसामध्ये अजून समजा सर्दी झाले असेल तर तीन चार दिवसांमध्ये अजून ते उफाळून येत येते, तस आयुर्वेदाच नाही थोडा वेळ लागतो तुम्ही म्हणताय त व थोडा वेळ लागतो पण
आणि ते हो मुळापासून -म्हणजे बरा करतो आजार पूर्ण बरा करतो.
हो हमम त्याचप्रमाण आपले सगळीकड सगळ्यांकडे असते बघा कुंडीमध्ये वगैरे लावलेली अ कोरफड आ... तर कोरपड असं हो सूज वगैरे आली काही मार लागला तर ते असं गरम करून त्यान शेकतात कोरपडीचे असे थोडे छोटे -छोटे काप घेऊन ज्या बाजूला जखम झाली आहे किंवा सुजला आहे तर आणि आपल्याला असं स्वयंपाक वगैरे करताना काही भाजलं तर ते किला आपण ते कोरपडीच मलम लावू शकतो तो भाजल्यावर सुद्धा म्हणून, आयुर्वेदिक खूप साऱ्या औषधामध्ये पण कोरपडीचा उपयोग केला जातो.
हो आणि आपण चेहऱ्या करता पण त्याचं जेल वगैरे करून पण-हा- म्हणजे आपण ते अस साजू- म्हणजे जमा पण करून ठेवू शकतो असं फ्रीजमध्ये वगैरे पण ते चेहरा करता आपण बघतात वि्हटॅमिन्स ते कॅप्सुल वगैरे असतं ना ते घालून आपण चेहऱ्याला लावू शकतो
हो- हो
केसांना पण लावू शकतो आपण कोर् फड केसां करता पण गुणकारी आहे
ते दाणे वगैरे वगैरे थोडं मोड आणून पण करतात हा
म्हणजे मेथी दाना घालून तीन दिवस ते बांधून ठेवून म त्याला मोड आणल्या शिजवायच ते पण तेल छान होत
हा म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही आयुर्वेदिक वापरण्याकडे जास्त कल आहे तुमचा म्हना
हो आयुर्वेदिक मी जेवढं होईल तेवढं करते घरात.
हा ते छान ना
हो
हा आणि अजून एक आहे बघा अ आयुर्वेदिक आडूळसा
हो अडुळसा
असं छोटं एक झुडपासारखं असत झाड त्याच
हो
तर लावतात बघा छो- ज्यांच्याकड थोडीशी जागा तर ते कुंडीत वगैरे नाही येण्यासारखं बहुतेक असं छोट्या जागी वगैरे लावतात अडुळश्या आणि ते पाण्याचा काढा रस त्याचा काढून खोकल्यासाठी घेतात
आणि मुलांना पण बर हो बरोबर हो आणि मुलांना आपण नाही का आपण बाहेर मागे एका न्यूज मध्ये ऐकल होतो कप सिरप वगैरे त्याच्यावर बरच म्हणजे बंदी घा घातले होते कारण त्याच्यात अल्को- अल्कोहोल जास्त प्रमाणात असतं
हो
त्यापेक्षा आपण म्हणजे आयुर्वेदिक दुकानात आडूळसाचं पण सिरप मिळतं मुलांनकरता मग आपण खोकल्यामध्ये ते पण वापरू शकतो मुलांना आणि ज्येष्ठ मध पावडर पण असते बघा ज्येष्ठ मध नाही का
हो आणि अडुळश्याच आपल्याला असं घरी पण हे करता येत काडा करता येतो पन्नास साठ आदुळशाची पान स्वच्छ धुउन ती लिटर पाण्यामध्ये मंद आचेवर उकळतात बघा अर्ध पा करायच
हो
ते गाळ ज्याचा काडा आहे ना तो गार करून ठेवायचा मग ते खोकला झालं की आपन ते पण कसा बाहेरचा औषध देतो वीस मिली असं मग ते दोन तीन दिवस जर दिलं मुलांना दिवसातून दोन वेळा तरी किंवा मोठ्या व्यक्तींना पण हा चालतो. आणि बाहेरच्या बाटल्या आणायची गरज नाहीय ह म्हणजे तुम्ही बरस आयुर्वेदिक वापर
हो आणि ते बाहेरच कस म्हणजे जे मुलांना आपण जे एलोपॅथिक वगैरे देतो त्याच मुलांच्या किडनीवर परिणाम होतं ते जर डोस मुलांना जास्त प्रमाणात दिलं गेलं तर त्यापेक्षा मग मुलांना म्हणजे सर्दी ताप खोकला काय पण असू दे शक्यतो मी पहिले घरातलेच औषध देते आणि जर मग नाही त्यांना फरक पडला तर मग आपण डॉक्टरांकडे घेऊन जातो.
हो. उलट छान ये ते तुम्ही आयुर्वेदिक वापरता. ता म्हणजे छान वाटलं की असं आयुर्वेदाचं पण तुम्हाला वेड आहे. थोडस महत्त्वाचं आहे कारण लहान मुलांना अलोपॅथीचा लवकर कर परिणाम होतो किडण्यावर तुम्ही म्हन तस किडण्यावर परिणाम होऊ शकतो.
हो आणि ते कप सिरप तर जे मेडिकलमध्ये अ मिळल ते तर मुलांना. च नाही अस मागे आलं होत ना न्यूज मध्ये त्याच तर मुलांवर खूप लवकर इफेक्ट होतो बोलायला लागले. मग त्यामुळे शक्यतो मी असं कफ वगैरे सर्दी वगैरे पण झालं तर मग आपलं घरातलंच का अद्रक वगैरे काळी मिरी वगैरे घालून काढा बनवायचं नाहीतर मग आपल्या घरा आडुळसाचं सिरप तेच वापरतो मग.
ह आपल्या सारख्या स्त्रियांनी असं जागरूक राहिलं पाहिजे अँलोपॅथी जरा कमी वा रली पाहिजे तर आपली मूल म्हणजे मुलांची तब्येत वगैरे चांगली राहू शकेल हो
हम् चाले हा बोलू परत आपण ह.
हो चालेल ठीक आहे हो.